हॅलो
हॅलो हा मी काय म्हणलो तुम्ही हा बोला ना मी म्हणल लोनच दिसले काही र तुम्हाला बाजारात गेल्यात
आम्ही जातच नाही बाजारात आता सिटी नाही ना आम्ही आता जातच नाही बा हं ह असतील
नाहीक
आम्ही कधी येत तेव्हा गेल्याचे गेल्या महिन्यात गेल तु तेे आणि ह्याना एक तर सगळ्यांना तापाला आंबट ते ते एक दीड किलो सच टाकलं आम्ही आमचं फेकण्यात जात बावा कोण खात नाही आमच्या थंडी पाऊस लागला की आमा तेवढंच खूप होतं
म्हण लोणचं टाका म्हणलं थोडस ते कैऱ्या दिसल्या आणि म्हटलं उशीिरून गेला कैऱ्या आणायला ह
आम्ही ते संध्या आली होती ना त्याच्या आधीच तर घेत एक दीड किलो च टाकून टाकलं तेवढं बास होतं तर आम्हाला आम्ही खात नाही नाही जास्त माझ एकदा चार पाच किलोच चार पाच किलोच फेकलं गेलं ना लोणचं ते तेलाचं वास येत आणि हे खायच म्हणतात आणि खात नाही काही नाही पोरगं नव्हत खात आता खाय लागलं तर तर ते सर्दी झाली म्हण आता परत बंद केलं
नाही ना मला टाकायचं टाका ायचं म्हटलं आता बाजारात जाऊन संध्याकाळी कैऱ्या बिऱ्या पाव आता पावसाचं कंटिन्यू चालू उन पडलं ऊन पडलं तर कशाचं टाकलं गेले हां
नाही आणि आपली राई असती ना राई मोहरी ती वाट कुटून घ्यायची बारीक
वाटल्यावर कडू नाही लागणार का
नाही नाही मुरल्यावर कडवटपाणा निघून जातं आधी कडू लागतं चार आठ दिवस नंतर कडूपणा काहीच राहत नाही मेथ्या पण नाही राहत मेथ्या पण बारीक करून घ्यायच्या आणि घट्ट होत मग लोणचं आणि असं छान होतं आह हम आता मी वाटी भर म्हणलं थोडस द्या देणार होते तुम्हाला पण मग ते संध्याचं कसे एक तर तिला पण द्यावं लागलं असतं आणि आम्ही दवढंसच टाकलो लोणचं मग गप बसले बाई म्हंटलं नको जाऊ दे आता माझ्या लक्षात पण नाही येताना हात थोडस हा नाही वाटून घ्यायची गरम मसाला पण आहे ना आता तर काय काय रेता सीझन कमी झाला आपल आतून पिवळसर
आय
हा हा
मोट
आवाज बंद ब
हम्म नाही त्याच्यात नाही काय करायचं मोहरी असती ना आपली काळी मोहरी पिवळ्या पिवळ्या डाळ आणले ना मोरीची डाळ हा आणि काळी पण वापरायची आहे ना ती वाट वाट भर वाटून साल बिना साल काढलेली पण न काढलेली पण आहे आखी ना ती सगळं थोडस गरम भाजून घ्यायचं को कोमट गरम करून घ्यायचं गरम मसाला पण गरम करायचा नाही आ
अहो मी काय करते सोपं धने बारीक करते नंतर लोंगा बी आणि मिरे बी थोडस आदड वर्दड करते कारण की पोरं काडू काडू फेकतात सगळं बारीक करून घेते मोहरीची डाळ गरम करून त्याच्यात ओतून देते तेल
बारीक करून घ्यायच्या मेथ्या मोहरी बारीक करायची मग घट तो बघ असा रस्ता होतो त्याचा आणि भिजल्यावर छान लागत ते हा अ दालचिनी विलायची आख्खी विलायची पण आहे ना थोडी बारीक आरधी नावाला एक दोन दिसायला टाकाय बाकी नसलं तरी चाल काही नाही बारीक करून टाकलं ना चवदार होत काही नाही ते
चिचा
मग छान वास येतो ना
हा मग ते दालचिनी वगैरे नाही टाकत मी फक्त मिरे लवंग
नाही नाही थोडस गरम मसाला टाकायचा ना लवंग विलायची कलोंजी कलोंजीनेे बारीक करायचं
हम्म टाकू टाकू चाललं केव्हाच आणून पसारा पडला मग कैरे आंबे
मोहरी थोड कडई कडईमध्ये ना मोहरी गरम करून घ्या मग त्याच्या त्यात बडीशोप टाका ती गरम करा मग काढून घ्या आणि त्याच्यातच हे टाका ते डा मोहरीची डाळ आहे ना ती गरम करून ती पण काढून बाजूला वाटीत ठेवा आणि अ हे गरम मसाला पण थोडासा गरम करून तो काढा आणि मग मिक्सरला बारीक वाटून घ्या ती त्या मेथ्या पण थोड्या गरम करून शेवटी घ्यायच्या जास्त नाही गरम कर ते कडू होतं ते
नाही नाही मेथ्या वगैरे अगदी आंबळ उंबळच भजत ते मी नेतो वास लागतो त्याला छान अस मस्त टाकलं का मगत शेवटपर्यंत आता माझं केवढच दू मागच्या दोन वर्षाचं केवढं लोनच छान झालतं सगळ्यांना आवडल होत सगळ्यांनी नेलं थोडं थोडं थोडं संपल माग मागच्या वर्षी टाकण नाही झालं म्हटल आता या वर्षी पटकन टाका ऊन राह आता पाऊस नाही रात्यात थंडावा लागतो थोडासा
हा ना
आता पाऊस पडतो येत म्हटलं आणून घ्यावा आणि टाकून द्यावा पटकन
मग ते कसं आहे लोनचं पण छान होतं
हा ना
तस गेलं तर हे आले आता पाऊस आला जोरात धाबधाब धबधब मी कपडे आणून खाली टाकले
हां
लगेच पाऊस चालू झाला जोरात
हा को मग मीपण कपडे आणनलेणे
ह मी आता तेच पाऊस थोडा कमी झाल्यावर बाहेर जाऊन ते दोन बादल्या भर आणल्या त्या पापातून येत स्वच्छ पाणी आमच्या कपडे नाही ओ पाणी भरून घेतलं बाथरूम मध्ये संडसा टाकायला मग काय करू अ काल लाईट गेली कुठं भरल पाणी उगा आपल्या संडास टाकायला स्वच्छ पाणी म्हणज स्वच्छ येत होतं ना पाईप लावलाय तर... गच्चीत काई नाई आमच्या... गच्चीत स्वच्छ ए
नाई... माझी पण स्वच्छ ए... कालच झाडली... रोज झाडून घेते सकाळी हूं
हं... नई मग... ते स्वच्छ पाणी होतं ना... मग दोन बादल्या भरून घेतल्या... यांना म्हटलं राहू दे संडासात टाकायला अन ते हे आले पावसातच... छ... फोन वर फोन करायला लागले... हूं... छत्री घेऊन ये ती का दार उघडती... म्हटलं दार उघडंच हे... तुम्ही या... नाई तर मी छत्री घेऊन येते... तर तेच आले भिजत तर लगी भिजले पण... त्यांच शर्ट आज जोरात पडला... वाहत होतं... आमच्या इथं पाणी आमच्या इथं... रस्ता, गल्ली वाहत होती ह्याचं पूर्ण... अर्धा शर्ट भिजला... घरात येईस स्तर... तिथं खांब्यापासून खांब्याकडे गाडी लावली... तिथून यं... आत येईस्तर हा... भुरभुर नाई... आमच्या इथं पण गल्ली लई आलतं ऊन ते आल्यावर घरीत... पायातून उंदीर गेला... तिकडं तिकडं बघा... त्या मागं ए त्या... टेबलाच्या ति च्यामागे ए
तुमच्याकडे पण उंदीर येतो का... आमच्याकडे एक पिटूक कलं... येतेत जा
आला ना आत्ता... आला तो चाह्यटळ काय... आमचे ते सारखं ते पिंजऱ्यात... हे जातेत, टाकून येतात... परत येत्यात... काय वा ते काम चालू ए ना... पिंजरा ए... मग हा...
मला बी आणावं लागतं काय... काय माहिती... ती डिश आणून आणून परेशान झाली मी
डिश बिशचं काय नाई... पिंजराच पिंजरात जाईना... त्यातलं खातं... आणि फिरतं मस्तपैकी आधी मधी दोन फेकले... आता येईनाच यांनी धुन ठेवलं तरी पिंजरा... तरी जाईना... आता तर... काय करावं
हा ना... त्या देव्हाऱ्यात... तिथं जातो... आणि परत बाहेर येतो परत जातो परत बाहेर येतो... मग तिकडचं रूम लावूनच घेतलं मी... किचनचं बी लावून घेतलं... इकडचं बी लावून घेतलं दरवाजा लावून बसले मग... म्हणलं आता हे... आवरावं
मला वाटतं त्या... म न पाशी होल झालाय आमच्या, मोटर पाशी... तिथूनच हा आला बघावं लागल मला, हात घालून आता नई न ते मशीनच्या मागं हात नई जात... दिसन... दिस बघावं लागल टॉर्च बीच घेऊन मला... मी पाहिलं नाही ना एवढ्यात... होल झाला असल तिथूनच याय लागले ऊंदीर बहुतेक... कारण दार बंद असतं... मी... पा... कपडा... औषध मारते दारात कडं... दोन्ही दरवाज्यात... कुठून याय लागले काय नु उंदीर हम्म... आ... तीन चार सोडले ना आता ह्यांनी
मधी सोडल्या... आता परत... अ... तिथं ना... नाल्यात नेऊन सोडले लांब... तरी येतातेत... इथून इथूनच कुठं आजूबाजूूकनी याय लागले हम्म..
मग... तिथं तर मग होल केलं असल त्यांनी
बहुतेक मागं ए ना... एक दाराच्या मागे होल केलेय... मला असं वाटतं ते बघावं लागल.... नाई तर ते असं येत नई
चे तुकडे घाला... डांबराच्या गोळ्या घालून द्या त्याच्या मधे
हम्म... नई... टाकल्यात मी डांबराच्या गोळ्या सगळीकडं घरात घरात टाकली सगळ्या... व एक पाकिट संपवलय... कोन्या कोपऱ्यात डांबराच्या गोळ्या हेत
त्या... होल मधे घाला त्या त्याच्यामुळे ते घरात येतात खड्ड्यात घालून द्या त्या खोलमधे... दोन चार... हम्म नाही तर वाय बिअर कोुंतळायची नाही तर परत पाण्याचा प्रॉब्लेम होऊन जाईल आणि मशीन ख म
नाही तिथं वायर आमच्या आलगत व नाही वा.. वायर आमच्या अलगदवरार आहे, खाली नाही आहे लटक त्याच्यात-
हम्म.. आमच्याकडे तर कसले मोठे मोठे होता बाई पिटुकल्याचं काही नाही वाटत मोठे मोठे लेखात तडतात कपडे
डे आमच्या चट्या खाल्ल्या आसन बसायचे. सगळ्याचाट्यांमध्ये होल करून ठेवलं आणि मग तेवढ्या मोठ्या बुचक फेकून दिला आम्ही चटई
हा. का? लई नुक
हा.. हॅलो!.. हा चालू आहे चालू आहे, बोलतेय मी तेच आता काही नाही बसले तुम ते खाऊन राहिले तुम्ही पाठवलेलं.
अहो!.. आमच्या त्या आलत्याना ताई मग त्यांनी आणलो होत आप्पा करता.
मला म्हणे कोणी आणलं.. मी म्हणल प्रणितले आणले.. त्यांना
व.. म्हणलं.. पियुष खाईल.
खाऊन गेला एक दोन, हेच बसले दोन तीन खाल्ले छोटे छोटे ना ते
त्यांच्या तिकडं बेकरीचं छान भेटताव. जवळच बेकरी त्यांच्या इथं.. चांगलं भेटत त्यांच्या इथं
हम्म.. हम्.. चांगले आहे आता ते पुण्यामध्ये पण पेकडल्या दोन.. ब.. बेकऱ्यांना.. स्वच्छता नई काय केमिकल वगैरे वापरत असेल तर आज ते बंदी टाकली ना हॉटेल काही.. खायचे वगैरे.. दु दुकानदारांना बंदी टाकली ना, तर आज त्या दोन दु दुकवर बंदी टाकली ते मुंडे कोण आहे ना त्याच्यावर ते खाद्य पदार्थ काय तर तो मंत्री त्या कोणत आहे मला नाही माहिती एवढं त ते बातम्यांमध्ये दाखवलं त्यांनी तिथ बंदी टाकणार हॉटेल चालवायची नाही ह बेकरी पण उघडायची नाही हम्
हो.. का? मला काही माहिती नाही टाइमच नाही भेटला पेपर वाचायला कशाला बातम्या नाही टीव्ही म्हण
आपल्याकडचे पण दोन- तीन नाही का ते ज्यूस? सेंटर वगैरे टी अ गुोलमंडी वगैरेचे आणि ते कुठे शहागालचे तिकडचे पैठण गेटचे, ते बंद केमिकल वापरून राहिले ना त्याच्यामुळे ते अ.. त्याच्यावर बंदी टाक अजून एक हॉटेल ला पण टाकलं बाई स्वच्छता पण नसली काय कि ते त्याच्याने लोकाला आजार होता ना आणि प्लॅस्टिक आणि पेपर नाही वापरायच च..
हा
प्लॅस्टिक आणि पेपर वापरायचं नाही म्हणून सांगितलं त्यांनी त्याच्याने हे होत ते आजार होतोय
नाही ना मग हे असं वातावरण कसलं एक तर पा कधी पाऊस पडतो कधी ऊन पडतं काही आहे असं वातावरण
हा ना हा बरोबर
त्याच्यात मजूननादून पोरना आजर होता पो खता भर जाता.
हम्म.. हम.. हम्म बरोबर आहे. तेच की काही ना काही मने पाणीपुरी आणि ते वेगळं खायचं नाही. घरीच खायचं करून. हा ना. हा ना बाहेरून आणलं का घरी गेलं. घरी करायचं ना.
ते